हॅलो
हॅलो
हा बोलात त्या
हा बोल
काय करत आहे म्हटल
काही नाही मग आता अंड्या अम्बलेट करायचे जेवय
हो का अंडरस्टँड कोण करय कोण करत आहे
राजेश्वरी
हो का
राजेश्वरील करायला लावतो ना
हो का ब त्यांना तू रेसिपी सांगितली का हा हा हा हो का आणि त्यांनी तर व्हिडिओ टाकत होते ना इं्स्टाग्रामला ह अ म्हणजे रेसिपीच काहीतरी हा हा
हो हो मोदक केले शिरा केला तिनं बिस्किटन दयाता
हो का कशा बिस्किट ते कसं लागलं ग बिस्किट आणि ते याच
खूप खूप मस्त लागलं तिथं
ह तू खाऊन पाहिलं का ते ते फ्रीज मध्ये केल्यावर कसं वाटत ते
घट होओत ते फ्र्रीज मध्ये
हो का म्हणजे काय केलं ते बिस्किट घेतलं आणि
मिक्सर केले ते आणि दही दहट ते हे केलं वाटत त्या आधी दही टाकलं मग बिस्किट टाकले
नाही ते क्रीम कशाची होती मग
दूध दुधात बिस्किट हा नाही बिस्किट
दूध नाही ग ती व वरची लेअर कशाची होती म्हटलं
लवर दयाची ना
नाही का त्यात आंबट नागल
दही नाही गोड दही होतं ना
अछा गोड दही होतं का
हा दही मग मिक्सर बारीक के केलं ते दूध टाकून मग एक लेअर केली
हो का
ह काजू बदाम सर्व मग ते टाकलं तीनी
त मग ते आंबट नि लागलं का
नाही खूप मस्त लागली टेस्ट गोड दही होत ना हम्म हम्म ते आंबट हम्म मस्त लाग हम्म
हो का
हम्म तू का बनवणार आज
मी का आज का आज पिझ्झा पिझ्झा बनवला आज नाही ग बनवल आता आता आता आले ते बांबे ते घेऊन उद्याचे वटपौर्णिमाचा सामान
हो हो कर मग आता पहिली वटसावित्री आहे तर
हम्म मही तर तब्येतच नाही ना मग तुल तर सांगली मी बसली होती मी आता जेवण झाले हं त्यामुळं नाही आता ठीक आहे काल जाऊन आली मी हम् आता ठीक आहे
ह नाही आज राजेश्वरींचा ज्यांना केला शूट
हो का कसं झालं शूट
खूप मस्त हम्म आता उद्या टाक भेटूया संध्याकाळी
हो का हम्म मी तर आत्ता आली आज जरा मसधाय खाली आली मी जरा बरं वाटू राहिलं
हम्म सगळी तयारी करून ठेव आज एखदा फोटोग्राफर सांगून कर शूट
नाही व माय म ग म चांगलं नाही म्हणजे पण जीवार येते
ह करना आता पहिली आहे तुही वट पौर्णिमा तर करायचं ह
कुडी आहे व त्यांचा ते कोणते क्लासेस सुरू झाले त्यांचे
थोडा सा टाईम काढ शूट पर्यंत जर असा काढा म्हणा.
हम्म बघते विचारून
हो व्हॉटसअप पा युट्यूब व व्हिडिओ पाय एक दोन अन् करायचं तसा शूट
हम्म हम् गर्दी असते का तिथं उद्या
आम्ही म्हणून आज गेलो आज करून आले उद्या खूप गर्दी राहते आणि होत नाही ना व ते शूट अन ते न ऊपास अन् ते थकून जाते म्हणलं
सललदादा काय म्हणते ते वर्क फ्रॉम होम आता आलं ना मस्त हम्म हम्म त्याला जास्त काम नको हो सांगत जाऊ हम्म
नाही व माय घरचे काही काम नाही करत तो शनिवार रविवार त्याले काही कामच नाही न आता कामच काय आहे
ते मंग ते मधां मधांत
नाहीं नाहीं नाहीं कांहीं कामं नाहीं राहातं
पूर्ण तरी देणे कां पूर्ण टाईम तेल ते यांच्यात देत जां
नाहीं हो माय आंता तितकडे द्यास लागेल नां आंता आपल्यांला त्यांच त्यांना ऐकलं आपलं तरं आपल्यांला त्यांचं करां जागणपूर नां हम्मं हो हम्मं कायं
हम्मं
हम्मं अजूंन कायं म्हणतं
कांहीं नाहीं हेंच तुम्हीं म्हटलं यांच्यामध्ये आंज व्हिडिओ पाहिला यांचा स्टेटसचां
हम्मं हम्मं हम्मं
अ म्हटलं छान झांला फिरूंन
यांची रेसिपी आपलीं
बघांयली
पिझ्झा करशील तरं
हं पिझ्झाची रेसिपी सांगून जाऊं कां हम्मं हम्मं हम्मं हम्मं हम्मं कायं सोपी आहे की ते काहींचं नाहीं कांदा आणि टमाटे पाहिजे व्यवस्थित कां केले नाहीं आणि शिमला मिर्ची मंग कांहीं नाहीं त्यां चीझ वगैरे हां मलां ते सॉस घ्यांयचे ते तीनं प्रकारचें मेवनीस जे पि पा पिस्ता पिझ्झा सॉस वगैरें आणि अं टमॅटो सॉस तीनं मिक्स करूंन त्यां बेसला लावूंन टाकांयचे हम्मं मंग ते लावलं मंग नंतर तरं त्यांच्यावर मंग पनीरचे तुकडे वगैरें टाकूंन अजूंन मंग त्यांचे दांणे वगैरें टाकूंन
हम्मं हम्मं खातांत कसं
हम्मं तु फोटो टाकंल आंज हम्मं तरं एकदंम टेस्टी हं हम्मं
ते करूंन स्वयंपाक पणं करांवा लागेल कां
हां कांहीं तरी आई करतो म्हंणे शेव कांहीं तरी
हाव कां हम्मं
हां म्हणजे ते वेगळं राहतें पद्धती त्यांची हाव
हां हम्मं
हां करूंन बघते मी तसं एक एक संध्या तब्येत नव्हतं तुम्हीं कांहीं केलं त्यांनीच केलं सगळं
हो कां
हम्मं
बरं झालं त्यांनले सुट्टी होती
हो सुट्टी होती
हवं
हम्मं मंग पुुढचा प्लॅन कधीं आहे
आंता कायंचाव हं
जायचा वृंदावनचा
वृंदावनचा पाहुन बाई आता
हम्म.
आता थोडं थांबा लागते जरासं आता मधुराच पहा लागते आधी हम्म
मला टाकलं होत ते एक अकोल्याचा
हम्म.
तर ते तो मांगलीच नव्हता मागली
हा हम्म हम्म.
तू काय कर त्या ग्रुपवर टाक. ग्रुप वरच टाक तू.
बरं.
हम्म मग तिथं त्या एक्सपेक् एक्सपेक्ट स्टेशन मध्ये अस लिही की मांगलिकच आम्हाला पाहिजे असून
हम्म हम्म बर बर.
म्हणजे ते लोक जे मांगलिक आहेत ते स्वतःच फोन लावतात
ह हो ना हा हा.
कोणी टाइमपास हम्म म्हटलं
हो ना
मामा काय म्हणतात?
बरं बरं तसं करून बघीन. चांगले आहेत ते पालखीत होते ना पालखीत पाहिले नाय का टेटस मामाचे
नाही ग मामाचं नाही पाहिल मी स्टेटस हम्म.
पालखीत गेलेले त्या असतील
हो का.
अह कोंड कोंड्यापूरची पालखी होती विठ्ठललाने त्या अह म्हणजे पंढरपुरला चालले च्या इकड खेळडं आहे तिथं थांबली होती मग गेले होते मामा सकाळपासूनच तिथं
हम्म.
हम्म.
तर मग दग दग नको करायला लावू मामाला.
नाय नाय दगदग नाय आरामच चालू आहे घरी.
हम्म.
उद्या उद्या चालो आम्ही क उद्या चालो आम्ही याला अह याला अम काश्मीर
कश्मिरला?
हो उद्या कश्मीरला जायच
हम्म बर हाय मग.
आता पावसाळ्यात पण हम्म
ह
इकडं जायचं असतं आता पावसाळ्यात इकडं चांगलं आहे. आपलं हे चिखलदरा आहे.
हा हा चिखलदरा का अग तिकड लय पाऊस आहे ग तीत त्र्याक मजा येईल. हम् म सर्दी गिरदी व्हायची तेच म्हटलं. हम्म थोडस कमी होतं अ पण आता सुरुवातच आहे ना,
हो हो हो जाणार हाय मी माहे
हो का तुम्हाला जवळ आहे ना तिथून ते औरग अ अमरावती हम्म, अमरावती आणि मग ते आम्हाला त दुप्पट पडते ते.
हो तुम्हाला लय लांब पडते व ती.
हम्म.
हम्म.
पण ते तरी पावसाच जरा बगा वायरल बिअरलं जरा जपून.
हो हो पाऊनच जा हम्म.
तेच तिकड त्या कश्मीरला ते पावसाळ्याचं, अ स्नोफॉल पडत आहे म्हणे
हो का.
हम्म ते बघण्यासारखं आहे म्हण मग उद्या उद्या चाललो आत्ता.
वापस?
वापस का गं दहा दिवसान वापस.
होय का. कोण कोण जाईन मग तुम्ही दोघच चालले.
हम्म. बघु मग आता तयारी तयारी का तयारी चालू आहे स्वेटर घेतले.
हा हा. खा प्याच घेऊन जा थोडंफार.
काही बी
नाही काय इकडचं तिकड वेगळीकडे राहते.
हम्म ह घेऊन जा तुम्ही इकडं पण.
चकल्या चिवडा शंकरपाळे,
ते हम्म नाही ते जे टिकाऊ आहे घेऊन जाता येईल डब्यात. तिकड गेल्याव सगळं नरम पडते ना. हम्म तर लाडू वगैरे घेऊन जात येईल ना.
हो ना हो.
हम्म.
तुझं सासू करून देईन ना लाडू गीडू.
हो सासू होस ते लाडू हम्म. लाडू येतात ना त्यांना.
हो ना.
हम कोणत्या प्रकारचे घेन जाऊ बरं रव्याची घेन जाऊ कोणते घेन जाऊ?
रव्याची तुपात भा ते दोन्ही चांगले लागतात रवा याता.
म अजून काय म्हणते. बेसनचे पण का अ बेसनचे पण छान लागतात ना.
ह बेसन रवा. हम्म चांगलं लागत ते पण.
हो का म्हटलं एक दार पा करून बघते जमते का बेसनचे
हम्म हम्म
बेसनचे लाडू आवडतात सगळ्यांना
एक वाटी बेसन घ्यायच एक वाटी रवा घ्यायचा मग
म एक वाटी एक वाटी म्हटलं खूप कमी झालं ना ते अच्छा करून पायासाठी का करून पायसाठी हा
मग ते सागजा मी प्रमाण घ्यायचं
हम्म हम्म
हम्म एक वाटी त्या दोन याले दीड वाटी साखर घ्यायची त्याचा पाक कराय तेवढच पाणी टाकून
हम्म हम् म्हणजे गरम पाणी टाकायचं का
नाही म थंडच पाणी टाकायचं त्या पाकात साखर टाकायचं आणि साखर गॅसवरर ठवून द्यायचं तेपू द्यायचं चांगलं
हम्म हम्म
मग तोपर्यंत आपला रवा मैद हा जायचा आहे हम्म म्हणजे खरपूर
हम्म
चांगलं लादवईपर्यंत बेसन भाज मस्त
हा बघते ना करण बघते